हा बोला की.
कॉलेजला गेली नाहीस?
गेले लो.
आवाज येत नाहीयं?
यायला की.
हा हा.
झालं ऍडमिशनच बघणार हाय ओ आता.
हा ह मग क्लास ते काय नाही का?
लास्ट तर काय नाही आता ऍडमिशनच एमबीएच बघूया. ते आता चालू होणार हाय. आठ दिवस काहीतरी राहिल्यात. मग ते डोमिन सल सर्टिफिकेट पाहिजे सगळं ईडब्ल्यू एच तेन.
हा. मग जॉ - -
ते आपण ओपन येते ओपन मध्ये येतोय ना त्यामुळे ते ईडब्ल्यू एस.
होय ते ओपन मध्ये लागतेच.
हम्म.
ते - -
बघूया की जॉबच काय काय एमबी ए झाल्यावरच.
हा.
चालतयं.
हा.
बघया ते ऍडमिशन प्रोसेस अजून चालू हुणार हाय.
मॅडम जॉब च बघलोय बघ
हा हम्म काय हो
चाललेल
आणि बघा काय काय होत तुमचं ते आणि ते मला ते प्रश्न नदीलेला ते काय
अ ते अगं अजून ओपनिंग झालेलं नाही आहे बघूया की कधी आहे काय ते अजून समजलेच नाही
जून मध्ये म्हणत होता ना
हो जून मध्ये अगं ओपनिंग म झाल नाही मग ते जानेवारी मधे काहीतरी प्रोजेक्ट झालय मग तेच रिपीटनी हे के मग आता जुलै मध्ये आता बघायचं असं वाटत टला येईल म्हणून बघायचं
हा ते इंटेरियर डिझाइनिंग च पण म्हणत होतो तसं करूया काय म्हणून
ते पण चालते स्वतःच त्याच ऑफिस जरी काढलं तरी पण चाल
हम्म
तेच करून
ते तिथं आहे त्या दगडूशेठ गणपती जवळ आहे तिथं चांगलंय ते पण होय सहा महिन्याच कोर्स आहे डिप्लोमाचा
हा ते मला आरीवर का शिकवलेत होती क नाही ति ज नवऱ्याच आहे डिझाईन
हा हा हा
ते स्वारगेट आहे
होय
हम्म ती पण थोड मदत करते असं नाही ग इथ काय ती बंद केली ती सरस काहीतरी चालू करते ती आता ते हारच चालू केले करायला
ते आता नवीन ते फ्लॉवरर्स आलेत की हो डिझाईन करायचं बघितलाच सकाळ ते मी तुम्हाला इन्स्टाला टाकत होतो
आरीवर्कच नाही
अ ह ते नवीन फ्लॉवर आले नाहीत काय ओ आता करायचं
तसलं नाही करते वेगळं करते ते आपल्या लग्नात हार वगैरे असतात बघ
हा हा
तसलं करा लागलीया मला म्हणत्या सहा हजार हे त्याचं फी मी नकोच म्हटलं सामान सगळं आमचं सहा हजार बास झालं म्हटलं आता
होय किती
हम् हम्
आणि काय मग हॅलो हा यायलय की
हा ते हार करतेय परत मुंडावळ्या तसलं करते तू
ते लग्नात देत्या काय सगळं करून
अ रेंट न पण देते असं डोहाळ जेवणाला वापरतात की ते तसं रेटंन देत्या विकत्या तिझ्या बिज्या ओळखीचं होय रेंटन पण जातात की तिझं तो जाऊन आला आज सुट्टी शनिवार
हा आज शनिवारची सुट्टी
सुट्टी असतेया गं हा ठिऊ
हा
दहा मिनिट बोलायचं आहे